हो,
हा, नमस्कार.
हा पूर्वा ताईचा नंबर आहे ना,
हो हो,
हा हा, मी मी, वैशाली बोलतीये. अ न हा, काय म्हणताय, कसं आहे.
काही नाही. मस्त मजेत.
अच्छा, मी मस्त, मी कायम मस्त असते. हो, मग आणि असं मस्त राहिल. मस्त आपण मस्त राहिलो ना, की समोरचा व्यक्ती पण आपल्याला बघून मस्त राहतो.
खरच आहे ना, असं बोलल्याने ही छान वाटत.
हा हा, बघ बघ म्हणजे म्हणजे आता असं आपण आ आधेमध्ये फोन करू शकतो. मस्त
हो, खरंच आहे चालेल, काहीच हरकत नाही.
एकमेकीला फ्रेश करायला. मस मस्त फोन लावायचे आणि मस्त बोलायचं.
काय काय करता, तुम्ही काही असा छंद आहे. तुमचा
अरे, बाप रे, माझे छंद विचारूच नको, बया माझा प्रेरणा ग्रुप आहे. हे तर सगळ्यांना माहितीच आहे.
हा हा,
अ म्हणजे मी हा माझा ग्रुप आहे. ये, त्याच्या लागतातच सगळ्यांना मी एकत्र करून माझ मंगळागौरीचे खेळ वगैरे आम्ही करतो. हा, आणि अ शिवाय बरेच अजून म्हणजे छोट छोट छोट छोटं काहीतरी काहीतरी काहीतरी काहीतरी करत बसते.
हा आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का मंगळागौरी व्यतिरी
म हो हो हो मी मंगळागौरी व्यतिरि त म्हणजे आता चांगला आता माझा सीझनच आहे आता मी हा आता मंगळागौरी व्यतिरिक्त म्हणजे मी नारळ खोऊन देते हा.
तसं युनिक काम असं काहीतरी
हो हो हो वेगळं आणि पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी म नारळ खो म्हणजे खोवलेल्या नारळ फ्रीजर मध्ये वगैरे मिळतो आम-आमच्या इथे आमच्या इथे हा नवीनच उद्योगेय सगळ्यांसाठी म्हणजे पुण्या हून मुंबईहून आणत होते इतके दिवस आता इत
हा अरे वा वा खरंच रस्सा छान आणि बायकांना असं पटकन हवं असतं कि करायचंय आपल्याला तर खवलेला हवाय. कि मोदक करायचे करंजा करायच्यात कि मग छानच वाटत.
आगदी
ते मिळाले की कुणाला नको कुणाला नको हवस त सगळ्यांना हवं असतं बरोबरेय.
आणि बाकी सगळे कस जरा यंत्रावर वगैरे करतात मी तसं नाही मी यंन मी यंत्रावर अवलंबूनच राहत नाई मी आपली पारंपरिक मो ठि आपल्या छान पाटाची विळी विळीवर वळीवर व्यवस्थित फोडून खोऊन देते.
अरे वाह खूपच सुंदर ओ खरंच छानेय.
आणि आधी ऑर्डर घ्यायच्या आणि मक म्हणजे ते मला एक दिवस एक दिवस दोन दिवस आधी सांगतात आणि आता गन-गण तर तिचा सीझन वगैरे असतो ना म्हणजे ते मग खूप लागता तेव्हा सगळ्यांना सगळ्यांना मेसेज करते मग कि मला दोन दिवस आधी सांगा.
अरे वा.
कि हा दोन दिवस आधीच सांगा की नारळ पाहिजे किंवा काही हवं असेल तर.
हा.
मग-मग ते मग नारळ वगैरे पाहिजे असेल ते मग म- मी हे करत करायची. ह मग त्यांना आधी सांगायचं दोन दिवस आधी ऑर्डर द्या मग ते लिहून ठेवायच्या. आणि त्यांच्या त्यांच्या घर पोहोच दे आणि मी घर पोहोच देते.
अरे वा हे काय हे तर कुणाला नकोय मग खरंच ना सगळे कड सुरू झालं तर खूपच छानेय.
आणि इथल्या इथे असेल तर मग ते म्हणजे कसं मग घरपोच असेल तरी मी तो हे घेणारच ना. मला जाऊन तिथं द्यायचं माझा वेळ घालवायचा म्हणजे मग इथल्या इथे असेल तर ते येऊन घेऊन जातात.
अरे वा खरंच खूप चांगली आयडिया हाय ही असं. घर बसल्या करायचं खूपच आणि युनिक आहे असं काहीतरी असं कोणी पटकन काम.
हो हो.
अ असं, असं माझ्या डोक्यात ना असे भरलेले असतात फक्त ते करायला माझ्या मला म मॅन पॉवर नसल्यामुळे नाहीत मग मी खू खूप काही काय, काय, काय करू शकते
हो खरंच आहे ना खरंच आहे आणि असं करत राहिलं पाहिजे की म्हणजे नुसतं घरातलंच करण बाईला नकोय
हो मग काय नाही आणि कसं होत शेवटी, शेवटी आपलं कसं वय बोलत ना काही, काही काळानंतर वय बोलत मग आपण आता ते खे खेळणार किती दिवस आहे हे किती दिवस आहे आपण आपलं काहीतरी प्लस स मध्ये करून आपलं चालू ठेवलेलं बरस
बरोबर आहे, बरोबर आहे खरंच खूप चांगलं आहे
आणि मग आणि, आणि कसं आहे हे आता हे सीझन आहे मग सीझन झाल्यानंतर काय ना मी असे उद्योग उद्योग शोधत असते मग काही, काही कोणाकडून काही आयडिया आल्या की कोणाकडे तरी पोचवायच्या कोणाच्या तरी आयडिया घ्यायच्या आपण करायच्या ह् किंवा कोणा, कोणाला आयडिया द्यायच्या असं चालू असतं माझ म्हणजे तसं कसं थोडं समाजकार्य पण होतं आपल्याकडून नाही म्हटलं तरी थोडीशी आपल्याकडून मदत होते आणि आपल्याला त्यांची मदत होते आपण असं जरा बोल, बोल चाल बोलली चालीमुळे
हो बरोबर आहे
आणि आपले आहेत ना तेवढे कॉन्टॅक्ट
हा ते पाहिजे खरंच आहे
हा, हा
कॉन्टॅक्ट असल्याशिवाय नाही होत आणि ते पण ठीक आहे आणि वाढत वाढलं की मग वाढत जात असं बरोबर थोडस आपण केल्याशिवाय ते
ह म मग तेच तर म मग स का आणि सकाळच्या वेळेस माझ योगाचे क्लास असतात
अरे वा वा अरे बापरे का भरपूरच काहीतरी
हा मी नॅचरोपॅथी नॅचरोपॅथीच्या माध्यमातून करते ना माझ योगाच पण एक वेगळ सगळ्या प्रकार आहे म्हणजे मी तोच, तोच, तोच, तोच म्हणजे सगळे कसलात तसं नसतं माझं
ह म ते कसं पर्सनली
पर्सनल नाही एक, एक क्लास आहे तो ऑनलाइन आहे आणि अजून एक एक दोन ठिकाणी मी पर्स म्हणजे जाते आणि क्ला घेते क्लास
अरे वा म्हणजे पर्सनली पण आहे म्हणजे
पर्सनली पण आहे हा ह, ह
तेच मी आता विचार हे सीजनल झालं त्या व्यतिरिक्त अजून काय कर
ह मग आता असे उद्योग हुडकत राहते मी अपू इकडे आत ये आपू इकडे आत ये, आपू इकडे ये आत, आत ये, आत ये हा ते मग मी असं शोधत राहते की मग कोणाला काहीतरी कारण कस सीजनल शेवटी हे पण कसं आहे योगाचं पण म्हणजे आता फ्री क्लास खूप घ्यायला लागलेत लोक.
हो हो. हो हो बरोबर चौदा चौदा दिवस एकवीस दिवस ते ऑनलाईन असे
एकवीस क कंट कंटिन्यू मध्ये फ्री पण असतात ना क्लास.
कळणारे वा
कंटिन्यू मध्ये फ्री असतात क्ला स मग त्याच्यामुळे म माझ्या ह्याच्यावर जरा थोड बन येतो ना? नाही म्हटलं तरी जर फुकट का काही चार पाय हात पाय हलवायला जर मिळाले. फुकट तरी लोक पैसे देऊन कशाला करतील ना? मग ते पण माझा कस आहेत ते आहेत बाकीचे मी आता हा मग बाकीच मग थोडस जरा रिकाम्या वेळात काहीतरी करायचं काहीतरी हे करायचं. असे माझे चालूच असतात. कोणाला बघायचं, कोणाला सांगायचं, कोणाला करायचं. हम्म. आ मग ना जस जस जमेल
हॅलो ता वाज
हो येतो येतो येतोय जरा लवकर यांना त्या कोणा कोणाला अस सल द्यायचे माझं काही ना काही काही ना काही चालू असत. हा हा. मुळात मुळात कम्युनिकेशन स्किल आपली आपली जी आहे ती पूर्णपणे वापरायची.
हो खरे हे.
हा.
त्यायशिवाय नाही. तेही जमलं पाहिजे खरंच हे नाही तर असं नुसतं आपलं शांत राहिलं की कि मग काम नाही व्हायची आपली.
हा!
बरोबर आहे ते कम्युनिकेशन बरोबर हवंयेत ते स्किल महत्त्वाचं आहे.
ते ते सगळ्यातच बाकी काही नसलं तरी चालेल आपलं. तोंड आणिछ आणि चांगलं चाललं पाहिजे ते उगी आहे म्हणून चाललं पाहिजे हो ते तोंड ते तोंड चांगलं अस ते आणि जर मनातून खरचछ इच्छा असेल ना आपल्याला सगळं काही करता येतं.
हो हो बरोबर ये बरोबर ये.
तर संधी समोर दिसली कि ते उचलायची उचलायची ताकद पाहिजे.
दो बारे खरंच हे.
ह च खूप खूप छान वाटलं.
हो हो मलाही खूप छान वाटलं हो चालेल चालेल. ओके हो हो हो हो नक्की नक्की ओके हो बाय.
बाय. ब उशीरा येणाऱ्यांचे पैसे काढणाराय लवकर येणाऱ्यांसाठी काय? लवकर येणाऱ्यांसाठी सगळ्याच्या सगळ्यांना घातलेल्या शिव